हॅलो हा येतोय आवाज येतोय.
हा
हम्म आणि काय म्हणता?
काय नाही बघा फराळ केला. उपवास केलाय ना? हा हा
म तुम अ सांगा की मग शाळेतं कसं काय काय होतं? काय शिकवत होतं?
मी खाणार पण हाय खरंच फोन कट झाला काय?
होय होय कट कट म्हणजे चालूच होता फोन खरं आवाजच आला नाही. हा
किती टास्क झाल्यात तुमचं मग?
आम बारा
बारा
हा आठ दिव आठ दिवस झाले की, हा या लागलाय की बहुतेक तीन जण होते
हा मला आवाज इना झालाय तुमचा स्पष्ट नाही दुस आजूबाजूचाच आवाज यायला लागलाय.
हा आता ए बोलू नका हा हा
हा कोण बोलाय लागल्यात काय?
मुलं आहेत इथं
हा हा त्यांचाच आवाज आलाय म्हणून म्हटलं हा हा हम्म
आणि काय मग?
काय नाही बघा.
तिच्या शाळे शाळ ला पनापासून शाळेबद्दलची माहिती सांगा की बघू काय काय शिकवत होते? कसं काय काय खेळ होते? हं हा
अ लहानपणी खेळायचो मजा ते दिवस भारीच होतीत सोडा
सगळ्यांचाच तो अनुभव एक वेगळाच अस
लहानपणीचं वेगळंच असतय ते सगळं
होय हम्म
पण प्राथमिकला होतो त्यावेळी खेळायचो जास्त त आता हायस्कूल श हेज्यात काय सोडत खेळायला जास्त वेळ भेटत
लेव्हलला जरा खेळायला मिळत नाही जास्त मुलांना
हो काय म त्याच्यानंतर
तिला तेनं पण मिळालंच नाय खेळायला जास्त, कधी तर एखांद दिवस अस महिन्यातन दोन महिन्यातन एकदा तेनं त तेव्हा वेळ भेटला तर खेळायचो, नायतर नाय मग मग हायस्कू प्राथमिकला होतो. त्यावेळी खेळायचो. पहिली ते चौथी खूप खेळलोय. त्यात खेळाय खो -खो, कबड्डी, शिव पाट त्यात ना असं खेळायचो म आता, आता सिअरला गेल्यापासून तर काय खेळलोच नई ज्युनियर व जस जसं वय वाढाल तस सगळं हळूहळू कमी बंदच होत जातय.
होय. सगळंच बंद होतय स म्हणजे कधीच खेळाला मिळणार नाय असं
होय. खेळात ते दिवस लहानपणीच ते म्हणून एन्जॉयमेंट करून घेतलेलं बरं आठवणीत राहत्यात, ते लहानपणीच दिवस कायम.
होय, होय. आता आम्हाला जरी आम्हाला खेळायला तरी मिळत होत त्या लहानपणी आताच्या मुलांना खेळायला पण मिळत नाय.
व्हय, त्यांचा अभ्यासच जास्त तेवढं द्याय लागल्यात. ते त्यांन तर काय करणारेत बाप
तर काय करणार ये, मग त्यांना काय खेळाबद्दल काय माहितीच नसतय.
आमच्या वेळी खेळाल मिळत होत खूप आम्ही खूप खेळायचो. घरी येऊन पण आणि खेळायचो एक तासभर, त्याच्यानंतर म अभ्यास करायचो. हा
म आता क आता कस, मुलांना सगळं
मुलांना खेळायला वेळच नी, कॉलेज हे शाळेवाली हो, खेळायला त्यांनाच काय ठेवणार येत तेनी
हम्म, होय, होय, तेच की,
हम्म, हम्म
हम्म आणि काय म, भागतेन घेत होता म खेळामध्ये भाग तेनं
व्हय, दो घेत होतो की, दोरी उडी तेनं असत्यात कणय दोरी उडी मध्ये तेनं हो डान्सेत स्पर्धेत डान्स तेनं असतात. की, संस्कृ
हा, हा, हा, होय, होय.
त्या हं त्यामध्ये घ्यायचो. त्याच्यावर प्रॅक्टिस करायचो पंधरा
हम्म हम्म हम्म
लेक्च अ तासावेळी चार ते पाच अ डान्स प्रॅक्टिस करायचो. म पाच ते पाच म शाळा सुटायची, म घरी यायचं एक तास भर खेळायचं. बरा फ्रेश घरी आला की व्हायचं, मग एक तासभर खेळायचं. म आणि अभ्यासला बसायचं.
अभ्यासला बसायच होय. मंग पहिल्याचे दिवस पण नाय येत नाहीत खरं,
हम्म, व्हय दिव एकदा दिवस गेलेले परत येत नाईत.
परत येत नाईत.
आठवणी राहत्यात खरं, परत दिवस परत येत नाहीत.
होय, होय. तेच की
कॉलेज किती ते किती असत. म ते आता सध्या
आत्ता सध्याला आठ ते बारा असते कॉलेज.
कॉलेज का हा हा.
हा.
मग बारा नंतर म्हणजे वेळ असतोय कि म तरी.
होय बारानंतर असतं परंतु कॉलेजमध्ये कॉलेजेसजन कॉलेजमधन बाहेर पडुस तोपर्यंत सव्वा बारा, बारा पाच असं होत्या मग त्याच्यानंतर बस एक लाख सव्वा, पावणे बरा, सव्वा बरा आणि आहेत दोन बस मग त्याचानं बारा मग सव्वा बारची पाहुणे एक, एक वाजता किंवा साडेबारा लावतात. कधी एकेदा लवकर येतो, एकेदा लवकर येत नाही.
येत नाही होय वेळ होते, बसन म्हणते की वेळ होतयच ख.
हा बस आणि खेडगावाला जरा बस जास्त सोडत नाही ओ. सांगली, मिरज, कोल्हापूर कागल इकड जास्त.
होय होय होय बरोबर आहे.
हम्. होय त्याच्यामु मग होय करत नाहीत आम्हाला सळी कॉलेज हेसा करा-करा परंतु त्या आमचं काय ऐकतच नाही माझ ते म्हण हाईत तेवढं बस चालू आहेत म्हणायचं आणि ग बसायचं ते पण आता कुठं आमचं एक वर्ष राहिलंय.
हा होय.
हम्म.
पहिला होय आम्ही पण पहिला होतो, त्याळी आम्ही तर रस्त्याला आडवाच राहत होतो. आम्हाला बस, बस थांबवलं नाही तर आम्ही अडवळणार दोनी हात करून.
हम्म बसच थांबवायचं नाही तर खेडेगावात सोडतच नव्हती. पहिला पहिल्यापासन होय. जास्त सोडत
नाही नाही नावालाच कि ते.
हा.
दोन, तीन, चार एवढंच. हम्. आणि काय मग?
काय नाही बघा, किती शिवतय म दिवसातन पिशव्या?
मी शंभर काढते की.
हा हा.
हम्म, ते ऐंशी रुपये शेकडा.
हा आमच्याकडे पण आल्यात मम्मी माझी गार्मेंटला जाते तिथं पण आल्यात. तंसच आहेत ऐंशी रुपये शेकडात, हा.
हा मग ते हेच्याच आहेत का काय मग मोदीचीच यायचं असतील मग काय वेगळं आहेत?
नाही मोदीचिच आहेत.
मोदीचीच हायत हा, खरं कोणतरी म्हणाल तर एक रुपयाला पण शेवाय लागल्या एकीक जण म्हणून असं म्हणा. कोण म्हंटलं? ऐशी रुपये शेकडच आहे काय?
हो.
हा हा, आणि काय शिवतात मग तुमची मम्मी गार्मन मध्ये?
आमची मम्मी कुर्ता शिवत्या आणि इस्त्री पण करत्या. कटिंग करत्या कसंत लोड असल तस करत्या. म्हणजे जे येईल तसं असं काय सगळंच
हा मग कुठलं अवेलेबल असतय ते सगळं करायचंच की.
जे अवेलेबल आहे ना
हा हा होय अस. हो घरीपसून तर काय करायचं होतंय एवढं तरी.
एवढं तर होतय कुठ एक बाजू भागत्या म्हणून.
भाग त्या हो होय होय ते मात्र खरं आहे.
आणि आता महागाई वाढल्या ना त्याच्यामूळ हम्म.
तर काय लईच भड भडकलय सगळ.
हम्म.
काय विचारयच नाही आता. . अ मी का म्हणते म सगळं विकतच आणता वाडत आता.
होय पहिला शेतात होत शेत पप्पा होती तेव्हा भाततीन करायचं आता
हा हा ह हो कोण बघणार तरी कोण असं होत ना ते.
बघायला आणि शेतात घरानं केलं तरच येते हो.
होय होय. तेच की हा. आता काय प पिकते शेतात तरी.
आता ऊसच असतेया हम्म.
स्पीकर होत नहीं हम्म.
हम्म.
शेत करायला दिलं तर चालतय की खरं कोणतरी करतील तर नाही ते. आ. दिलायस ना त्यानी का
आ नाही आम्हीच सांगितलो तेनस्नी ऊसच घ्यायचं ऊसच घ्या म्हणून पीक ऊस परवडतेय ओ. आणि दुसरं पीक मध्ये मग वाटणी वस्त्यामध्ये पण परवडत नाही.
हा हा हा म्हणजे ऊसाच काहीतरी आता लावन केलं की हे शेंगदाण घालतात. किंवा काहीतरी काहीतरी पीक घेत
हा तस. तसं कधीतर घालतोय आता काय घातलो नाही पावसामुळेळ पाऊस तर पडूदे दे नीट व्यवस्थित. पु नीट पाऊस पण पडना आता तिकड पडाय लागलाय पाऊस?
नाही नाही पाऊसच नाही इकडं पण.
मगशी थोडं बारीक आलंतं इकड त्याच्यानंतर बंद झालं ते बंदच झालं.
ऊन पडलंय कडत तिकडं हम्म.
इकड पण मगाशी पडालता आता नि ऊन पडलय. काय चालूच असतेय ऊन पाऊस ऊन पाऊस असं व्हाय लागलंय. नीट पाऊस पडलं की शेतकऱ्यांना पण बर वाट
बरं वाटतंय होय समाधान वाटतय जरा.
हम्म काही शेतात हम्म.
पण काळजी.
नाही पडलं होय.
हम्म
हम होय
हम् आणि का मग बरं आहे सगळं
हाय बघा तुमच
हा आहे की बरं आहे मग घरी दिवसभर एकटच असता
नाही असत्या की मम्मी कधी काम असल गावातच जात्या कधी असेल तेव्हा जात्या आजी असत्या सोबत दिवसभर मग मम्मी गेली तरी पण
हम्म कोण तरी असल की जिव गमतोय
होय सोबत असलं तर जिव गमतय
हम्म मग मम्मी असं दिवसभर जात नाही गारमेंट ला
नाही गावातच जात्या कधी अवेलेबल असेल तेव्हा बोल फोन करत्यात मग जात्या आणि मग परत येत्या एकेकदा दिवसभर पण जात्या की आता जरा ते
हा कुर्त्यांना मंदी हाय म्हन की आता म्हणून सगळीकडे पिशव्याच शिवाल्यात आता सध्या
व्हय जास्तीत जास्त तर पिशव्याच हाईत
होय मग तिकड डिमार्टच्या पिशव्या पण शिवत असतील की
डीमार्टच नाही तुमच्याकडे डीमार्टच मिळत्यात काय?
नाही इकडं काही नाही पण दुसरीकड येत असतात नी डी मार्टच्या पिशव्या
नाही इकडं ते मोदीचच याय लागल्यात
हम्म
ह
म सगळीकड तेच हाईत मग पिशव्या
व्हय मोदींचच याय लागल्यात
हम्म
हम्म
बाकी आणि काय मग मम्मी घरात काय शिवत्या अस ब्लाऊज तेन
ब्लाऊज तेन नाही शिवत घरात आमच्या मशीन नाही तिथ गार्मेंट मध्येच जात्या शिवायला
हा हा मशीन नाहीच
नाही नाही गारमेंट मध्ये च तर जात्या नाहितर पिशव्या तेन परवडत नाही ते व्यव नीट म्हणून जात नाही घरात ते आपल मशीन असते परवडतय
हा मशीन म्हणजे मशीन वर जमत असले की मग ब्लाऊज ड्रेस सगळ शिकता येतय नी
हा मशीन खरं ते हे व्हय पिशव्या परवडत नाही त्या ऐंशी रुपये शेकडा
परवडत नाहीत खरं आता घरातबसून काय करायचं म्हणून शिवायचं आपलं मी कस मग घरात हम्म मग मी कस घरातलं आमचं आमच ब्लाउजच शिवते बाकी काय असलं तर शिवते
हम हम
मग आता आलं ड्रेस शिवत नाही ड्रेसच अजून काय चालू केल नाही, ब्लाऊज तेवढं शिवते मग.